हॅलो
हॅलो,
हॅलो, हा काय म्हणताय.?
हॅलो!
हॅलो, हॅलो आवाज येतोय?
हॅलो,
हॅलो हॅलो, हा नमस्कार नमस्कार हा ह, काय म्हणताय? अशा आहात? मी मस्त तुम्ही
मी पण मस्त.
मी पण मस्त आहे. अच्छा पाऊस सुरू आहे. मग बाकी
पाऊस
पाऊस नाही, पावसाचं खूपच अवघड झालय. हो का, इकडं पाऊस सुरू आहे आमच्या इकडे, आभाळ आले खूप नाही आमच्या इकडं आभाळ येयलय. पण पाऊस काय पडना, मध्ये दोन दिवस पडला. हा हा, पणा आता नाहीच आहे.
हं आताच
आता सध्या पावसाची खूप गरजय, अच्छा. खूपच आहे सध्या पाऊस, काही नाही गरमी पण खूपच आहे ना या वर्षी,
हो ते गरमी आहे. पण पाऊस पड नाही.
प्रणय गेला हो
आणि अशी दुसरी उन्हाळ्याची गरमी वेगळी पडती, पण हे पावसाची गरमी इतकी असं ते दम कोंडल्यासारखं, श्वास घ्यायला त्रास.
हो, एकदम दमट वातावरण झालय ना आता. ह.. आभाळ आल्यामुळं आणि कसं ते उष्णता एवढी होती की, आ अ पाऊस पडल्यामुळं तर आणखीन जास्त गरमी व्हायला लागली, हो ना. आणि आता पाऊस पाहिजेच आहे, पाहिजेच ना आता, शेतकरी हो आता प पेरणं होतात ना, या दिवसात तर हो ना हो ना हो ना
शेतकरी वाट बघत बसलेत, मेन म्हणजे शेतकऱ्यांसाठी तरी पाऊस पडला पाहिजे.
पाहिजेच. शेतकऱ्यांच तर खूप अवघड झाले खूपच. हम्म, शेतकऱ्यांना कसं शेतावरच त्यांच सगळं अवलंबून असतं, पावसावरच. शेतकऱ्यांच काय सर्वांच शेतावर आहे, शेतात नाहीच पिकलं तर आपण तरी काय खाणार होत. मग काय काय खाणार येत. जर धान्यच नाही पिकले तर महागाई महागाई वाढतीय. ते कोणालाच परवडणारं नाही.
हो ना, हो ना, खूप अवघड झालेय.
खूपच आणि आजकाल लोक पण काय करायलेत, आता मध्ये मध्ये ते नवीन घेवड्याचा प्रकार निघालता. हा, ते जास्त पेरू लागलेत. त्याचा भाव जास्त ना, भाव जास्त तर हा हा हा, परा वगैरे, गहू कुणी जास्त पेरला नाही. पण ते घेवडा घेवडा खूपच हो,
हम,
तिकडं आहेच.
पण आता ना, पाऊस नाही. तर झाड वगैरे वाळून चाललात शेतातले लोकांचे आंब्याचे झाडे वगैरे त्यांनी लावलेले बाग असतील, हे सगळं नुकसानच आहे ना लोकाचं.
नुकसान आहे. खूप जास्त
हा, कधी
खूपच आवड कसं, ओल दुष्काळ एक वेळ पर परवडतो माणसाला. खायला प्यायला म्हणजे जनावरांना पण प्यायला पाणी असतं खायला वैरण वगैरे असते. त्यांना हे असतं ओ कोरडा दुष्काळ तर बिलकुलच परवडत नाही. पाऊस पडला ना खूप पडला तरी चालतो. एखाद्या वेळेस पिकं नसतील नसतील तरी चालेल, माणूस काही खातं त्यावेळेस म्हणजे फळफ्रूटला त हे, लागत हो ना, हो ना, प्यायला पाणी असत पण हे असं कोरडा दुष्काळ काय एकदम असं ऊन पडलं नाही. एवढं कडक खायला ही काय भेटत नाही. जनावरांना ही काही भेटत नाही तर, मग माणसांना तर काय.
हो ना हो ना हो ना पण, पाऊस नाही आहे. तर आता पाण्याचे किती प्रॉब्लेम येलेत. अ, पाणी लोक पंधरा -पंधरा दिवस पाणी ही नाही. लोकांनी कसं भागवायचं.
भागवायचं.
आणि पाण्याशिवाय तर काहीच अशक्य नाही.
काहीच नाही, काहीच शक्य नाही, स प्रत्येक गोष्टीला पाणी लागत. आता पाण्याशिवाय काय आहे. पाणी लागतच. काहीच नाही. पाण्याशिवाय आजकाल नाही का बोर ही पाडलं तर बोरलास सुद्धा पाणी लवकर लागना गेले, एवढं म्हणजे पावसाचं प्रमाण होय ना, कमी झाले. किती जरी खोल घातलं तरी, पाणी लागण नाय गेल, बोरलासुद्धा
हा आता
इथं आम्हालाच ना, आमच्या साईटला टँकर पण येऊ शकत नाही. आणि आमच्या शेजारी बो होत, ते पण आटलय आणि आमच्या इकड नळाला बारा -बारा, पंधरा -पंधरा दिवसाला पाणी येतं. हा हा,
त्याच्यामुळे खूप अवघड झालय.
त्याच्यामुळं पाऊस खूप महत्वाचा आहे. आता सध्या
हा हा हा,
त्याच्याशिवाय गरमी पण कमी होणार नाही. पिकं पण, पी म्हणजे लोका शेतकरी पेरणार पण नाही येत ना, त्याच्याशी
नाही पाऊस नाही पडला तर काय मग अवघडच आहे. होय ना, सगळ्या गोष्टीच अवघड आहेत.
आणि गेल्या वर्षी किती पाऊस होता.
गेल्या वर्षी पाऊस खूप होता, आणि तशीच गरमी पण होती. हा, उष्णता ही खूपच होती, खूपच होती. हो, खूपच आवघड हाय.
आता पाऊस पडला तर लोक धान्य पेरतील. तर आपल्याला खायला, नाहीतर ते भाव किती जाईल शंभरुप
शंभर रुपये किलो, दोनशे रुपय किलो, आजच ज्वारी, गवाचे पण भाव खूप आहेत, हा खूप आहेत, खूप वाढलेत खूप.
पण हे कस, श्रीमंत लोकांना पर गरिबांनी काय करायचं?
काय करायचं, गरिबांने हो ना, गरीबांच अवघड हाय, अवघड आहे खूप.
त्येच्या घरात माणसं जास्त असले तर कमवायचं किती आणि खायचं किती?
यच, किती हो. हम, शेतकऱ्याच तर खूपच अवघड झालय.
शेतकऱ्यांच खूप अवघड हाय.
बरं हाय? तुम्हाला आहे का शेती वगैरे? आम्हाला आहे थोडीशीच आहे, पण आम्ही त्याच्यात आंब्याचे झाड वगैरे लावलंत अच्छा होते का मग आंबे या वर्षी?
म्हणजे आ वर्षी पहिलंच वर्ष होतं, पण ते कसं आम्हाला कळालंच नाही की आंबे? पाड कधी लागतो, ते थोडेसे लवकर काढण्यात
ण्यात आले. अच्छा, अच्छा त्याच्यामुळ थोडस हे झालं, खराब झाले का आबे?
हा खराब वगैरे नाही
नाहीत झाले, पण थोडीशी टेस्ट बदलती. टेस्ट चेंज होते हा ते पाडाला आलेला आंबा, हा पाढाला लालेला आंबे आणि असं, पहिले काढलेला आंबा चेन्ज होत मग ते, हा आपल्याला माहित पण नाही पहिलंच वर्ष आपलं. हा
आता इथून पुढं माहीत होईल हळूहळू.
हो, नाही आता करायला आल्यावर त्या गोष्टी आपण करायला लागलो ना, तर माहिती होते, एखाद वर्ष तरी कि समजतच नाही पहिले, नंतर आता हळूहळू गोष्टी समजतात. आम्हाला माहितीच नाही, की आत्ताच एक वर्ष झालं शेत घेतलंय. ज्याच्याकडे आहेत ना सगळ्या गोष्टी तर त्यांना बरोबर ते माहित असतं. माहिती हाय, म्हणजे ते त्यांना जन्मताच पहिल्यापासूनच माहिती झालेल असतय ना. हा, त्यांच्या आई वडिलांपासून, आजी आजोबांपासून, बघितल्या असतय त्यांनी. होय शेतकऱ्यांचं तर आता कसं झालेलं हाय एक तर, म्हणजे स्वतः त्यांच्याकड जेव्हा असतं ना शेतकऱ्याकड तेव्हा त्या गोष्टीला म्हणजे मालाला किंमत नसते, आणि जेव्हा आपण तीच गोष्ट विकत घ्यायला जातो तेव्हा त्याची किंमत दोनशे -तीनशे पटीने वाढवतात.
वाढवतात हो ना.
खूप वाढवतात, माझ्या वडिलांनी पण नाही का कांदे वगैरे हे केले होते आता कांद्याचा भाव किती कमी झालय.
हो ना, हो ना किंमत राहिली नाही. पण, लोक हे विचार करत नाहीत की, त्याला किती कष्ट लागतात. आणि शेतकऱ्यांपशीच म्हणजे भावाची हे करतात, तुम्ही दहा रुपये भाव तर पाच रुपये न द्या म्हणतात.
तुम्ही बाजारात जावा कपडे घ्या डी मार्ट ला वगैरे नाही हेच भाजीपालासुद्धा डि माट ला वगैरे गेलेना लोक आहेत त्या किमतीत घेऊन येतात का तर ते स्कॅन करून देतात तेव्हा त्यांना ते चांगलं वाटतं आणि शेतकऱ्यापाशी बार्गनिंग करतात मग हा बर छत्र्यापशी हे नको ते नको असं तस
पण ते तुम्ही डीमार्ट मधल ते व्यवस्थित आहे का फवारलेले बघतात का ते किती दिवस पण चांगलं राहत
ऑर्गनिक जी राहत चांगलं राहत ते लोकांना नको वाटत हा आणि शेतकऱ्यानंपासल त्यांना नको वाटत हा
पण तुम्ही त्या एक मेथीची भाजी घ्यायला तुम्ही म्हणतात पाच रुपयाला द्या पण ते
पण ते काढायला त्यांना किती कष्ट लागतात त्याला व्यवस्थित करायला बांधून हा हो जुड्या बांधून हे करून देतात ती लोक त्याचा विचार नाहीत करत लोक नाहीत नाहीत बिलकुल नाही करत आहे बघा ना तुम्ही मोठ्या, मोठ्या मॉल मध्ये मोठ्या, मोठ्या शॉप मध्ये जाऊन लोक बार्गनिंग न करता त्यांनी ऐशी रुपये किलो जरी म्हणले काही शंभर रुपये म्हणू देत दोनशे म्हणू देत पैसे देतात आणतात ते का तर ते चांगले वाटतात ना ब्रँडेड वाटत पण ते ही शेतातूनच आलेले आहेत ते पण शेतकऱ्याकूनच आलेले विचार करत नाहीत लोक पण ते शेतकऱ्यांकडून आले तरी त्याला भरपूर काहीतरी लावून ते टिकवतात ना तस शेतकऱ्यांच शेतातून काढतात आणि बाजारात आणतात ते
हम्म
परीवाळ, हे करतात मग आणि खूप दिवसाचं ठेवलेलं असतं बरं ते काही असं श तरी तस ताज ही माल नसतं खूप दिवसाच ठेवलेलं आहे ते मलाच तरी पण हो ना, हो ना तेच छान वाटत लोकांना आता शेतकऱ्यांना कसं साठवायला पण नसत
धान्य आता ह्या वर्षीच ठेवलं पुढच्या वर्षी विकलं तर ते त्यांना जागा
जागा पण अवेलेबल नसती अवलेबल नसते हो
हम्म
अवघड आहे शेतकरी हो खूप अवघड आहे आणि पाऊस पडायला पाहिजे तर शेतकऱ्यांच चांगलंय चांगलय हो पडील आता पडील इथुन गेल्या वर्षी पण उशिरा सुरू झालता मे मध्ये सुरू झाला परत मध्ये गॅपच होता ना या वर्षी मे मध्ये पडला नाही पण गेल्या वर्षी मे मध्ये पडला नंतर मग जून, जुलै नाही परत ऑगस्ट तस सुरू झाला खूप च पाऊस होता मग नाही पुन्हा जुलै मध्ये तरी इतका सुरू झाला झाला ना नंतर जुलै ऑगस्ट मध्ये हो खूप पण आता ह्या वर्षी पुढे आता जून तर गेला आणखीन तर काय दिसत नाय पावसाचं
पण थोडसं आता पेरणी पुरता तरी परायला पडायला पाहिजे
पायजे पडायला पाहिजे नाही पेरणी पुरता पण म्हणलं ना तर थोडं पेरणी झाल्यावर पण थोडा फार पाऊस लागतोच नाही तर मग बी मध्येच खराब होऊन जातात त्याला बुरशी लागते येत नाही होना, होना, होना पेरणीला तर लागतोच थोडे एक आठ पंधरा दिवस पाऊस आता काय माहिती काय होतस ते आपल्या काही हातात नाही आता देवाला प्रार्थना पाऊस पडावा हा हेच हो, गेल्या वर्षी सगळच जास्त होत पाऊस जास्त होता, थंडी जास्त होती आणि उन्हाळाही तेवढाच कडक गेला तेवढाच कडक हो आता या वर्षी काय माहिती काय, काय होत बघूत आता
हम्म पण हे वातावरण दमट झाल्यावर पण आज
पण आजार वाढतात ना ओ खूप वाढतात आन आता तर, आता कसं, आता उष्ण तून माणूस थोडं थंडी वगैरे पडायला लागते ना, पाऊस पडल्यावर, तर थोडं मग आता हे होतंच. वातावरण आधीच खराब होतं ना, त्या आता दमट वातावरणामुळे तर आणखीन, लेकरांच्या तर शाळा तात, लेकर बाहेर जातात, पावसात भिजतात, आता तर खूप परेशानी होते.
आणि लेकर कस, आता दोन महिने घरात बसलेले असतात, आणि नेमकं पावसाळ्यात त्या बाहेर पडतात.
बाहेर पडतात, आजारी पडतात, खूप आजार पण तर खूप वाढतेत आता.
हो ना, हो ना, हो.
तुमचं काय चाललंय मग? मग काही नाही, व्यवस्थित ये, चालतय, करू नंतर, नंतर करते आणखीन, हो.
हो हो, चालतय, ठेवू का? हो हो, बाय.